हॅलो, हा आवाज येतोय ना? हा कसे आहेस ग?
हो हो मस्त तू?
मी पण मस्त आहे बघ,
होय,
हम्म जेवलीस की नाहीस?
झालं कि जेवण झालं तुझ?
आज उपवास आहे बघ. संकष्टी हम् मग आज काय बनवलेली स?
आज बनवलेला वांग्याची भाजी, भेंडी, चपाती.
होय, हम्म वांग्याची भाजी तुम्ही कसं करताय ग कूट घालून करताय.
हो हो शेंगदाण्याचा कूट वापरतो ना म्हणजे त्याच्यामुळे छान लागते ना ते.
हम्म हो आम्ही पण कुट वा परतोय. कधी ती भरली करायला लागलो तर मग बाकीचा जरा मसाला वापरायचा. खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण
लसूण हो हो वापरतात. की म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्यांना ते आवडत ते. आम्ही कस करतो माहितय का ते वांग्याचा मसाला करताना शेंगदाण्या च कूट आणि लाल तिखट थोडस आणि खोबऱ्यात आपला मसाला सुक खोबर आधी तेला मध्ये, फ्राय वगैरे करून घेतो हम आणि त्याच्यात मग आलं, लसूण असं वाटून घेतो मग त्याचं वाटण वेगळं आणि परत ना म्हणजे आमचे सासूबाई कशी करते सासूबाई आणि ती दालचिनी अस ते का नाय त्याचे पण पावडर करून, तेन घालतात ते हो खड्या मसाल्यांची पावडर हो. म्हणजे त्याच्यामुळे, असं स्मेल वगैरे छान येते ना भाजीला
हा.
हा ते मग
पण आता काय पहिल्यासारखं वांग्याला पण चव नाही?
नाहीच ना असं ते अ वेगळंच लागत्यात, आता पहिल्यासारखं काहीच नाही
ह
हॅलो. हॅलो.
हॅलो. आता तसं बारमाही वांगी मिळतात ना!
हो हो.
हा त्यामुळे ते कस, ते खत पानवर सेंद्रिय खत हे ते काय केमिकल वाप? करत्यात त्यामुळे लगेच हे होतय, पूर्वी कस वांग्याला चव असायची ना
असायची हो हो असायची ना आणि पूर्वी कस जास्त मसाला नाही घातला तरी भाजी छान लागायची.
हा नुसत पाण्याबरोबर जरी केलं तरी ते छान लागत होत.
छान लागायचं उत्तम लागायच, पण आता सगळे एवढे सगळे मस् साले वापरून सुद्धा भाजीला तशी
भाजीला त्या सगळ्या हेच्यातच चवी बि
बिघडल्यात हों हों, नां सगळं म्हणजे केमिकलने सहस
पूर्वी आता आम्हाला मलातर आठवतय, मी आजी बरोबर रानात जाय चना अं आज्जी आमची अं घेऊन जायची, आम्हाला सुट्टीच्या दिवशी रानात कामाला मग ती काम करायची आम्ही तिच्याबरोबर केलेल असल की, रविवारचे डबे वगैरे घेऊन जाणार कच्च जरी वांग खाल्लं तिथं तोडून, तेल चटणी मी घेतलेली असणार नां सोबत कच्च झाडाचं वांग तोडायचं, तिथंच त्या डब्याला चिरायचं मोठ्या मोठ्या त्याला तेल, चटणी लावून खायच, किती छान लागत होत अगं?
हों ना त्या आधी खरंच की
आत्ताच्या ह्याला काय चवच नाही?
नाही आणि आता कच्च वांग नुसत खाल्लं तरी, असं कडू कडू लागतय
हुं.
पहिल्यासारखं कुठ असं व्यवस्थित लागत नाही आता.
होयच की, आम्ही तर कस कच्च वांग्यात- कधी तर तोंडाला चव नसलं, की कच्च वांग चिरायचं त्याच्यात तेल, चटणी, मीठ घालूनं हे करायचं कच्चच कांदा, जरा टोमॅटो, जरा कोथिंबीर घातली की जरा छान लागत. य तोंडाला पण चवयेत्या भाकरी बरोबर पण खायला छान लाग
हां हां होय की
आणि भेंडी कशी करत्यास, वांग्या ची भाजी मी असं गडबडीच्या वेळेस करायची असेल, तर मग शेंगदाण्याच कुट घालून बारीक चिरायची- मिडियम एकात एक आठ दहा फोडी करायच्या आणि हां. तेल घालायचं जिरं, मोहरी, कडीपत्ता जरा कांदा टोमॅटो हां कडीपत्ता मला आवडत- तोय जास्त- त हां आमच्यात तेंच ओरडतात कशात बघील त्याच्यात कडीप- त्ता तुझाहायच काय हुं. नाही कडीपत्ता म्हणजे कसं आपल्याला हाय तसा कच्चा खायच होत नाही नां निदान त्या- ज्यात घाटल्यावर तर पोटात जातोय- हुंआणि आता बघत्यास कि केस पिकत्यात. हें होतयं ते कसं जरा कडीपत्ता तेन अस- आपलं म्हणजे कस जरा अं हे आपलं तेवढच आरोग्यासाठी चांगलं.
चांगलं असंत होनार हुं-
त असं निवांत करायचं असल कि मग जरा भरून कुठे जायचं वगैरे असेल फिरा- यला वगैरे- तर मग भरून करून घेऊन जातोय शेंगण्याच फूट जरा खोबर- मग ते कसं दोन दिवस राहतात नां.
हो राहतेय छान हो हुं.
हां शेंगदाण्याच कुट घालायचं खोबरं परत अं- अं आपलं जरा ओ गरम- साला असतोय नां आता काय तयार पॅकेट मिळतातच. त्यातला जरा मसाला घालायचं आपलं घरचं तिखट मीठ घा-
हां हां
कस आहेय का हा
होय हा आणि मग वांग्याच भरीत वगैरे करतच असशील ना
फार आवडतं
हा हा ते कस करती
भरीत सासूबाई करायच्या ते कस वांगी भाजून घ्यायची घ्यायचं आणि त्या करताना कांदा परतून करायच्या पण म ह्याच कांदा कसा कच्चा घातला की हा कांदा फ्राय करून टोमॅटो फ्राय करून मग त्याच्यात ते अ वांग आपलं भाजलेलं घेऊन कणी सोलून स्मॅश करून घालत होत्या चटणी मीठ वगैरे हा कधी कधी शेंगदाण्याचे कूट कूट पण घालायच पण ते काय भाजी खाल्ल्यासारखं हेच लागायचं ना तेच जर कच्चा कांदा वगैरे घालून केलं ना तर छान लागतय अगं भरीत हम्म तुम्ही कसं करताय भरीत वांग्याचं
असं असंच की कांदा टोमॅटो फ्राय करूनच तसं कच्चा कांदा वगैरे कधी घातलेला नाही आम्ही
अगं कच्चा घालून खाऊन बघ खूप छान लागतय
होय
हा भाकरी बरोबर ना खायला एकदम मस्त लागतय कच्चा कांदा घातलं की फक्त ते कस जरा जास्त वेळ टिकत नाही नंतर कांद्याचा वास येतोय ग उग्र हा त्यामुळं कसं कच्चा कांदा कसा करायचं ते कच्च्या कांद्याचं करायच झालं की तेवढंच खायचं असेल लगेच तर करायचं
करायच म्हणजे आपण दोन तीन जनानपुरती कर
हा तेवढंच करून लगच्या लगेच खाल्लं तर ते कसं आता करून जर ठेवलं आणि एक दोन तासानंतर खायला गेलो ना त्याच थोडं थोडा वास यायला चालू होतोय, कच्चा कांद्याचा हम्म, आणि मग भेंडी कशी करतेस तू?
भेंडी तेच, भेंडीच आपण भेंडी चिरून, पुसून, चिरून, वगैरे घ्यायची आणि तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या म्हणजे लसूण अस आहे ना, लसणाच्या सात, आठ, पाकळ्या चेचून, त्याच्यामध्ये टाकून मिरच्या, हिरव्या मिरच्या, टाकून आणि त्याच्यात फ्राय करते. मग वरून थोडस मीठ, हळद थोडीशी आणि मग जर चटणी पाहिजे असेल तर, चटणी नाही तर हिरव्या मिरच्या मिरच्यांचा ठेचा आम्ही टाकतो त्याच्यात.
होय काय, आम्ही नै आम्ही भेंडी म्हणजे कस जरा मोठी असेल तर, बारीक चिरायची आणि तेलात भाजून घेऊन परत कांदा टोमॅटो घालून, जरा जिर, मोहरी, कढीपत्ता कढीपत्ता वगैरे घालून करायच भाजून घेतली की, कशी म्हणजे चिकट होत नाही ना भेंडी.
हो नाही ना, म्हणजे तसं पण आम्ही करायच. पण घरात सहसा करून तसं जास्त आवडत नाही. अस
हम्म, ते कसं पूर्वीची लोक खाल्लेली असतात ना, ते त्यांना वेगळं लागतय. आत्ताच्या पुढच्या पिढीला वेगळं, आता माझ्या मुलींना कसं लागतंय भेंडी किती, छोट्या, छोट्या, भेंड्या एकात आपण वांग कस भरून करतो की नाही, तसं भरून भेंडी करायची.
हा, हा, हा, भरून भेंडी पण करतात. आम्ही करतो, म्हणजे माझी जाऊबाई आम्ही असलो ना घरी मग त आम्ही भरून करतो. पण जर आमच्या सासू सासू सासऱ्यांना लागत असेल ना. ना असे हे साधे असे आवडते.
पूर्वीच्या लोकांनी ते आहे, असं साधच खाल्लेलंय ग. त्यामुळे त्यांना ते तस लागतय. आता कस आपल्याला जरा वेगळ वेगळ. आणि आता मोबाईल वर वेगळ्या वेगळ्या रेसिपीज दाखवतात. कुठं भेंडी फ्राय, कुठं काय. त्यामुळे ते पोरांना ते बघितलं की ते पाहिजे होत. नाही ते. हम्म, पण भेडी प्राय कस त्यांच्यासारखं ते दाखवतात. तस कुरकुरी तसं होत नाही. लगेच खायचं झालं तर मग तेवढंच होतय, नाही तर परत नंतर ठेऊून खायचं म्हटलं की राहत
मऊ होत, हो. मऊ पडतंय मऊ. नाही तर एक पण रेसिपी अशी पणे की भेंडी आधी फ्राय करून घेतात तेलामध्ये, अ म्हणजे मोठी भेंडी असते का नाही त्याचे उभे काप करून, तेला मध्ये फ्राय करून घेतात, आणि ते एका बाऊलमध्ये काढून त्याच्यामध्ये बेसन असत ना ते बेसन आणि थोडास मीठ. हळद आणि कॉर्नफ्लावर घालून आधी हलवतात, आणि तस ते तेलात फ्राय करतात मग ते लागत कुरकुरीत
होय काय? एकदा करून बघायला पाहिजे तस.
हो तस छान लागत, ते पण, कुरकुरीत लागत ते हो.
तेव्हा तस करून बघू, बघते कशी लागते.
खूप छान लागत एकदा ट्राय करून बघ.
हा मी अग एकदा केलेलं ट्राय, पण ते कस थोड्या वेळा ने मऊ पडलं ना, म ते
हो नाही तू काय काय काय घातले होते. त्याच्यात मध्ये
मी त्याच्यात बेसनचं पीठ आणि हे घातलेलं, आपले मसाले घातलेले आणि अ पण भजी करतोय की नाही, कांदा भजी वगैरे
हा हम्म हम्म मग तेच्यात कनाय थोडस तू तांदळाच आणि कॉर्नफ्लावर पण ऍड कर
अगं कॉर्न फ्लाॉवर आणून ठेवलंय, पण घालायचं लक्षातच येत नाही.
ह ते घरात त्याने सुद्धा खूप वेळा असं कुरकुरीत राहतात.
नाही आता नेक्स्ट टाइम करणार ना तेव्हा नक्की करून बघ.
हो हो चालेल. हो हो चालेल की.
हा चालेल बाय
बाय.